हॅलो.
हॅलो.
हा बोला की?
हा नाव काय तुमचं?
नाही नावं विचारच. नावं वगैरे-
आवाज कटवायला आहे तुमचा.
हॅलो.
हॅलो..
हां बोला.
हा काय करताय जेवण वगैरे झालं की नाही?
हो हो झालं तुमचं?
हो हो झालं बाकी.
बाकी काय नाही बघा हे चालू पाऊस थोडा चालू आहे.
पाऊस सगळीकडे आता. आता आणि आता हे स्वाती नक्षत्र लागले त्यामुळे काही पाऊस जास्तच पडालाय.
हां हां मग फिराय वगैरे तुम्ही गेलता का नाही पावसाळ्यात.
फिराया. अ पावसाळ्यात असं नाही उन्हाळ्यातच जास्त सुट्टी असते ना त्यावेळी. शाळा कॉलेज जॉबला वगैरे त्यावेळी मग तिकडच. आता पावसाळ्यात नाही आता आहे तू इथ धबधबा वगैरे भरपूर. मना अजून असं काही ठरवलंच नाही कुणाच काय.
हां. नाही आम्ही पण नाही पण चालू आहे प्लॅनिंग आता बघूया कोकणात वगैरे.
पावसाळ्यात कोकणात?
हा म्हणजे तिथेच असते ना असं बघण्यासारखं भरपूर. पाऊस असते खरं ते निसर्ग वगैरे बघण्यासारखे असते ना कोकणात त्याच्यामुळे.
ह कोकण कसं आपण कोणत्या पण ऋतू फिरू शकतो.
शकतो होय.
उन्हाळा हिवाळा पावसाळा कोणत्या पण ऋतूत आपण फिरू शकतोच.
होय.
कोकणात भरपूर असं म्हणजे हे आहेत ठिकाण आहेत. आणि बीच पण वेगवेगळे आहेत असं गणपतीपुळे हे - जवळ झाल पण ते हरण्या बीच आहे मालवण सिंधुदुर्ग आता ते नवीन एक अ.. नेवती बीच म्हणून झालंय, म्हणजे ते म्हातारीची- चूळ म्हणून एक पॉइंट आहे.
कोणता?
ते निवती म्हणून, बीच नाही का? ते म्हातारीची चूळ म्हणून, ते आ नाय का पॉइंट? हा.
तू बघितलंय?
हा, ते पण खूप मस्त म्हणजे छान आहे, तिथ पण म्हणजे लाईट हाऊस- वगैरे आहेत.
हा, हा, हा.
तुम्ही म्हणजे, कुठं जाणार ये?
काय ते?
तुम्ही कोणत्या म्हणजे-
आम्ही नाही असं काय नाही, फ- क्त कोकणातला एक चांगला पॉईंट बघायचं आणि तिथ जायचं असं चालू हाय. बघायच आता.
हो, हो अशे भरपूर इकडं- पुण्याच्या साईडला आता धबधबा तेन आहेत, बघण्यासारखे.
होय, आहेत कि.
इथ जवळपास आहे, राऊतवाडीचा धबधबा वगैरे, पण आता कसं- पाऊस, लईच पाऊस जास्त पडला तर, बंद करतात ना ते.
हा, हा, जायचं म्हणजे परमिशनच नसत्या ना तिथं.
अं तेच की, त्यामुळं असच इकडं कुठं तर फिरायला. हा, हा, कॉलेज सुट्टी असल्यावरच की, हो कामातन असुदे- शाळा कॉलेजमधनं वेळ भेटतच नाही की.
हा, हा तुमच्या इथं काय आहे, बघण्यासारखं अस जवळपास?
इथं काय म्हणजे इकडं इचलकरंजी, कोल्हापूर साईडला- हेच की, राऊतवाडीचा एक सावतकडाचा धबधबा हा. मग हे काय नॉर्मल असतंय, आप- ले अ मंदिरच कि, रामलिंग, धुलोबा, - कुंथुगिरी, ज्योतिबा हा वाडी पण आहे.
तेच कि, महालक्ष्मीचं मंदिर भरपूर म्हणजे मंदिर- पण छान आहे, तिथलं पण वातावरण एकदम छान असं म्हणजे आणि रंकाळ्यावर पण जाऊ शकतो की आपण- आणि आता इथं, हा. का- कागलमध्ये पण एक पाजर तलाव म्हणून, ते मिनी गोवा असं केलंय.
झालंय ना.
हो, नवीन झालय, ते पण खूप म्हणजे एकदम- अ संध्याकाळी तर वातावरण एवढं मस्त असतंय, तिथं एकदम छान वाटतं.
हा, हा. आमच्या इथं पण तेच महालक्ष्मी, ज्योतिबा, नरस- सोबाची वाडी. हा, इथलेच आहे, हा.
छान म्हणजे असं आहे आणि बाहेर जायचं म्हटल्यावर, मग काय सातारा साईडला. महाबळेश्वर, पाचगणी, कासपठार वगैरे. मग तिकड पण धबधबा छान आहे, ते तोलशेवरचा धबधबा हाय आणि वजराईचा- पण आहे पण- तिथं कसं एंट्री फी पण जास्त आहे आणि मोठा मोठे आहेत. धबधबा पण जवळन असं बघता येत नाही. आत जाता येत नाही. लांबूनच
हा हा आता तर म्हणजे! अ जास्त जवळ जाऊन ते बघण्यासाठी नसणारच परमिशन कारण जास्तच पाऊस चालू आहे.
हम्म आणि आता इथनं पुढं तर पाऊस वाढणारच त्यामुळ काय परमिशन देणार नाहीतच. ते
होय.
म्हणजे असं! पण त्या धबधब्या जवळ वरण असं म्हणजे लांबूनच बघायला परमिशन आहे.
हा हा
जवळ जाता येत नाही. आणि आता काय कासपटारवर फुलं वगैरे पण नसतात. तिकडं जायचं म्हटल्यावर.
नाही का! मग ते ते कधी बघण्यासारखं असते?
थंडीतच की असं म्हणजे ते कसं! महाबळेश्वर साईडला कसं तस तिकड गेल्यावर आपण ते सगळे एकत्र करून येऊ शकतोय. ना कासपटार महाबळेश्वर, पाचगणी सातारातच येतात. ना ते पॉईंट सगळे
हा हा
हम्म म्हणून आत्ता पण जाऊ शकतो. महाबळेश्वरला ते खरं कसं लईच पाऊस जास्त पाऊस पडला. की अचानकच तिथ बंद करतात. म आपण तिथच आपण वरची वरच अडकणार आणि इकडली जाताना. जाणारे इतके बंद करणार
वय सगळं अवघडचं तेे व्यवस्थित बघून तेन जायला लागणार. म्हणजे पाऊस आहे नाही आहे.
हम्म तेच की पावस नाहीच आता पावसाळा आहे. त्यामुळे पाऊस हे एक महिना जुलै महिना संपूर्ण ऑगस्ट महिना तर पाऊस पडणार शंभर टक्के!
हम्म हम्म
मग आता गणपतीत जरा कमी होईल पाऊस
हा काय गौरी गणपती दिवशी तेवढा जरा पडेल. त्यानंतर मग थोडा कमी येत. नाही तर नाही. मग तेव्हा आला नाही नाही. मग
गेल्या वर्षी तर काय! दिवाळी दिवशी सुद्धा पाऊस पडलाय. त्यामुळे पावसाचा काय असा अंदाज सांगता येत नाही.
ते कसं! ऋतुजन बदललेय. कधी पण काही पण चालू झालेय. त्यामुळे काहीच सांगता येत नाही. कशाचीच गॅरेंटी नाही.
अ तुम्ही असं कुठं गेलेला की नाही फिरायला?
फिराय म्हणजे काय? अस काय मी रायगड काहीन बघितलंय. गणपतीपुळे
रायगड रायगड पण छान आहे. रायगडवर पण अ ट्रेकिंग पण म्हणजे जास्त आहे. आणि बघण्यासारखं असुदे किंवा आपल्याला म्हणजे एक गड किल्ल्यांचा इतिहास पण कळतोय. आणि ते तर आपले रायगड म्हणजे महाराजाचं तिथं हे पण आहे. समाधी पण आहे.
जे जातना. अस काही रोपवे येेतना. आपण पायऱ्या जर उतरून आलो. तरी चढून पण चालतं.
म्हणजे जाताना पण चढून जाऊ शक
की होय जाऊ शकतय की.
हम्म. आता मधे पण भरपूर लोक- -क गेलेली आपल्या ह्याला राज्याभिषेक. सोहळा होता त्यावेळी. पण भरपूर गर्दी म्हणजे- खालचे खालीच लोक अशी अडकलेली. एवढं वर जायला सुद्धा रस्त- -स्ता न्हवता एवढी लोकं तिथं गेलिया.
केशरी केशरी सगळं दिसायलत इतकी लोक आलेली.
हो. भरपूर. ते कसं अं. त्या साईडला म्हणजे पुणे एरिया लागतो ना सगळा? मग त्या साईडला- अस गड सगळे लागतात ते राजगड अं. परत- सिंहगड पण त्याच साईड ला आहे. रायगड म्हणजे भरपूर छोटे छोटे- ते गड तिकडच आहेत की. आपल्या इकडं फक्त पन्हाळा- आणि हे पावनखिंडच एवढंच आहे. बाकी मग नाही फक्त. असं आत्ता फिरायला जाण्या म्ह जाण्यासारखं म्हणजे हे आपलं कोकण आणि- धबधबाच. वॉटरफॉललाच जाऊ शकतो आपण.
होय तेवढंच. बाकी असं काय एवढं हे नाही.
बाकी कुठं? म्हणजे ठिकाण असं जास्त- आपल्या इथं तर मंदिर येते. मग मंदिरला काय असं नॉर्मल. रेग्युलर पण जातातच की अस. म्हणजे अस दैवत कसं ज्योतिबा आहे. त्यामुळं दर रविवारी जाणारी पण भरपूर लोक आहेत.
भरपूर आहेत. होय. महालक्ष्मी शुक्रवार, मंगळवार. हम्म.
आणि त्या कस? लांबून लांबून पण लोक-
भरपूर येत्या.
हां. तेच की. लांबून लोक येत्यात जास्त त्यामुळ गर्दी ही नेहमीच असत्या.
हम्म.
पण आत्ता तिथं वरती वातावरण छान झालं असल.
हां. ते निसर्ग बघण्यासारखा असतो जेव्हा आपण ज्योतिबाला जाताना वगैरे. आजूबाजूला म्हणजे असं घाट वगैरे लागतोय तिथं. जाताना ते छान वाटत बघायला. अ
एवढंच म्हणजे जास्त असं काही नाही. ते मग पुण्यातच मग काय. हां. असं उन्हाळ्यात जायचं म्हटल्यावर काय वॉटर पार्क.
हां. वॉटर पार्क. हां. त्यो बंद आहे ना? काय बंद होता ना मध्ये?
बंद नाही. म होता बंद. काय तर ते हे रिनोवेशन करत होते.
हां. हां.
म्हणून बंद ठेवलेले. चालू झालं असणार म्हणजे आत्ता काय पावसाळ्यात कोण जाणार? नाही. खर बाकीच म्हणजे असेल की सुरू. असं उन्हाळ्यात वगैरे. हिवाळ्यात पण जातात एक एक जण असं काही नाही जाणार नाही.
हा हा
सुट्टी असं पोरांना असली शाळेला किंवा- घरच्याना तर मग त्या फॅमिली ट्रीप म्हणून पण एक वन- एक दिवसासाठी जाऊ शकतो, ते कस जवळ पण आहे ना इतर टोप संभ- पुरला आहे आपल्या इथं. म्हणजे गणपतीच दर्शन पण होतय, आणि वॉटर पार्क- पण कस ट्रीप म्हणजे एक सहल पण होऊन जात्या.
हा हा होतेय.
आणि कुठं तुम्हाला माहिती नसतील ना, इकडं का ते एवढं एकच आहे.
नाहीय ह- आणि काय म्हण नाहीच किम तो गंधर्वचा एक हाय पुन्हा हा कागालचा झालेला तो एक.
ते काय पण असं रकांळा सारखंच आहे, म्हणजे बोटिंग बिटिंग तिथं करू शकतो आपण. एवढंच असं बाकीचं काय-
नाही कधी नाही वॉटरपार्क सारखं आहे वाटतं किती,
म्हणजे असं वेगवेगळ्या ऍक्टिव्हटी कयला तेन नाही असं चालू केली असतील, आता मी पण जाऊन लई दिवस झाले.
हा मी पण असं काहीतरी व्हिडिओ मध्ये काहीतरी बघितला असेल मी पण-
हा हा हा
हम्